हा.
हॅलो?
हा, रे माताई, नमस्कार! हा.
आवाज येतोय का?
हो, येतो आहे.
हो.
काय करत आहे?
काही नाही, झोपलेली होती.
झोपलेली?
अ, हो, आज अ मॅडमांना बोलवलं होतं, किशोरी मिटिंग घ्यायला.
हा ना, बघितलं ना ते मी ग्रुप वर. हा.
त्यांना मग जेवण बनवलं, जेवण करून मग त्यांना मग, मला मलगावला जायचंय असं सांगत होतं ते उन्हामध्येच चालत गेले म
असं का?
हो.
आम्ही पण दुपारी आलो ग. भर उन्हात पडून गेलो होतो, सकाळच गेलो होत. शेतात मग येऊन तुम्ही कॉल केला होता पहिले. हा, म्हणजे पुढे होता, मी मागे होते ना.
हा हा.
मग घरी आल्यावर सांगितलं यानेरी माताईने कॉल केला, तर हो मी कॉल करते ते असं सांगून गेल, दिलं याला पण आणि झोपून गेली.
मला माहित झोपूनच गेले असेल ते. एकदा मिस कॉल केला होता ना. तेव्हा, तेव्हा व्यस्त होता.
कशाला धनवती ताईचा फोन आल्यानंतर, त्याच्यानंतर मग ये आणि विसरलं ते कॉल रिसीव केला होता म्हणे, धनवती ताई सांगत होती, आता तुच्याशी बोलले ना मी. काही बस झोपून जाते का, मी तर काल पर्वाची वाट पाहत ते फोन पण नाही लावत, काही नाही. रात्रीचे दहा वाजता कॉल केला होता तिने, तेव्हा पण मी झोपून गेली होती. फोनच नाही रिसीव केला तर, आता बोलत होती ती मला.
जात ना. प तुझे पैसे किती आहे बघितले?
हा ना ग, पण जोडले नाही ना मी ते अजून
नाही जोडले का?
हा, जोडले नाही. धनवंती ताईने सांगितलं, कसं करायचं, काय करायचं, त्यानुसार केलं मी
हम्म!
मला अजून पैसे नाही जोडलेले.
अ आता कॉल किती बाकी आहे का पूर्ण झालं तुझी?
पूर्ण झाले ना ग.
झालेय का म्हण ला.
हो हा. नाही होत नाही करण कॉल.
नाही होत का?
नाही ना तुझ कोल आला तेव्हा रिसीव केलं मी.
असे.
पूर्ण झालं.
पूर्ण झालं का?
माझं पण म्हणजे तिसरा मंगळवार लसीकरण असतं ना ग.
हो हो.
तर त्यानुसार मला म्हणजे आज सोमवार होता पण कधी कधी कधी कधी सोमवारीे पण लसीकरण घेऊन घेतात ना.
असं का तर आज न होतं मग.
नवत सकाळी आशाताई ला कॉल केला मी न
हम्म.
लसीकरण आहे का नाही असं.
हम्म.
पण ते सांगत होते नाही आहे आज उद्या राहणार असं. म्हणजे कसं आहे तुम्ही घेऊन घेतात लसीकरण सोमवारी पण. दोन तीन महिने बाद आहे सोमवारीे पण होऊन जातो ना ग लसीकरण.
हम्म.
त्याच्यामुळे त्यांना विचारलं मी. आहे कालच त पर पण ते नाही आहे सांगज मग चालली गेली शेतात.
मग सगळं साफसफाई केली.
हा सगळं झालं. सगळा को कचरा गोळा पण केला थोडं झाडून दिलेलं आहे थोडं बाकी आहे ते सकाळी जात जाते गात.
हा.
कारण सकाळी माझं लसी करण राहणार तर मला नाही जमणार.
जमणार मग नाही जमणार.
आता थोडेच बाकी आहे ग होऊन जाणार सकाळी. लवकर होऊन जाणार जा जायचा टाईम लागतो आम्हाला शेत खूप लांब आहे आमचं. जाण्या येण्यातच टाईम निघून
मंग पाई पाई जातात मंग
हा पायीच ना ग आमच्याकडे असं बेलगाडी पण नाही आहे तर बेलगाडीवर निघून जाणार.
ह बैलगाडी पण नसेल गाडी पण नाही साधं. ताई जरारानापासनं.
मग काय मग पायी जावं लागत.
आज सकाळी उठून जावा लागतो.
अग जायलाच एक तास करेक्ट लागून जातो किती पण जोरात गेले तरी.
हम्म
हा एक तास लागून जातो यायला एक तास जायला एक तास.
दोन तास तेच मंग दोन तास.
निघून जातात जर इथं आम्ही सातला निघालो तर तिथ आठला पोहोचणार. न आठला जर निघाला तर नऊ ला पोहोचतात खूप लांब आहे आमच्या शेतातून हां. म्हणजे सांगायला गेल तर आमच्या शेतातून कोडपांढरी जवळच राहतं ग तिथ. हा आता तीरकस.
तीरकस हां.
टाकी सुद्धा दिसते पाण्याची टाकी तिथून.
कोळ शिका
हा कोडपांढरी ते जवळच आहे तिथून. एकच डोंगर आडय नाही नाही. तर तो डोंगर जर चढला का कोडपांडरीमध्ये पोहचून झाला तीथुन.
हां ना मी तर यांनी मला सांगितलं बघ हा स्वतःच.
हो का दुसऱ्याच शेत कऱते अस वाटत होतं मला.
नाहीग स्वतःच आहे आमच.
हो
एक इथ आहे ते खूप लांब नाही आहे ते. पण माझी सासू. आणि जेट करतात दोघे मिळून इकडच मोठा आहे इकडच दीड दीड इकरच आहे ते आम्ही तर करत आहे यंदा.
आता काय लागणार आहेस.
कापूस किंवा थोडीशी मका आणि कापूस.
अस अजून तुम्ही कुठ अजून काही म्हणजे शेत नवीन घेतलस अस काही सांगत होतीस.
हो रामपूरला माझ्या मामाकडे पण ते यंदा नाही करतय. पैसे रिटर्न केले त्यांनी.
जन करून दिले.
हां म्हणजे अस ग दुसरे लोक कस आहे ते करत होते मी पण करत होती पण मी एवढे देतो त्यांना पैसे करून द्या मी करणार अस त्यानी मध्येच अस केल ना मग त्यांनी हां हां तर माझे पैसे रिटर्न केले आणि दुसरीकडे पैसे घेतले मग तेव्हाच हा देऊन द्या माझे पैसे घेऊन. जाऊदे डोक्याला ताप. त्यानलापण लांब पडत होतो ते शेत आणि कस. टायमेवर हिशोभ नाही व्हायचा टायमेवर जायला नाही जमायच काय लय अडीअडचण राहिली तर मग ते काय टाटलं, का काय पिकवलं, का काय विकलं, ते पण माहि नाही पडायचं, त्यापेक्षा जाऊ दे
किती वर्ष केलं तिथून
दोन
दोन, किती मध्ये होत?
तीस, तीस हजार मध्ये, हा. म्हणजे त्यांचा कोरड भाग होता तो, समजा, पण पाणी जवळ हा पाणी जवळ होत त्यांचं मग, पाणी झर घेतलं. तर ते पाणी वाल्याला पण एक पिस्सा द्या द्यावा लागायचा.
मग तीन हिस्से परत
हा.
हम्.
तीन हिस्से, आणि मग मी माझ्या मामाला करायला दिल होतं ते शेत. मग मा माझ्या मामा सोबत त्या, तीन हिस्से पडले का? त्याच्या तिसऱ्या हिस्सामध्ये अजून आमच्या दोघांचे दोन भाग व्हायचे, मग चारांना भाग पडायच आम्हाला
बा, कोरच चारणा बा.
हा, ना बा. म्हणून जा मग बघ मी इथे लांब राहते, पैसे मीनी दिलं, पण शेत माझ्या मामाने केलं.
हो.
मग तो तिथं राहायचा, मेहनत त्याची असायची. आणि सगळं कोळपणी, फवारणी शेतातलं सगळं काम मामा करायचे. आणि ज्याच शेत होत, तो पण दुसरीकडे राहायचा, लाकडपोट म्हणून गाव आहे की रहायचा. आणि रामपूरला माझे मामा राहायचे, मग ते शेत करत होते असं.
हम्! नाही नाही, बरोबर ये.
हा, तर त्याच्यामुळे जाऊ दे बाई, एवढा लांब पण होता, आणि
अ
नसते, तस तर टिकून जायचं वर्षाला
हो.
पण जाऊ ते नाही परत एवढा ल ममीच आता, यंदा घरचोर शेतात करतो चाव
मग आता, दुसरीकडे नाही घेतलं का?
नाही ना, स्वतःच आहे मग जाऊ दे, आता काही नाही घे
दिवशी पैसे जरा
हा, पैसे जरा जास्त राहिले, तर पाणीच शेेत बघ
हम, पाणीच शेत बघून घ्यायचं.
पा कसय पाणीच शेत, जर करायला गेले तर पैसे जास्त लागतात, रेमातई. एक, दीड लाख पर्यंत विचारायचं कामच नाही.
म आमच्याकडे ते, कोरड वाहुस दोन तीन लाखमध्ये असत.
तेच ना नाही आमच्याकडे एवढं तर नाही पण. जर सारखं सारखं. करायचं राहिल तर मग एक दीड लाख पर्यंत पाहिजे पैसा. तेव्हा ते होत पण. आमच्याकडे इथं पहिले सगळी कोरड बाग होती पण आता हे. काही गेल्या वर्षी विहिरी खोदल्या. काही या वर्षी विहिरी खोदले गेले लोकांच्या मग काही जणांचे. पाणीच शेत झाला आणि काही जणांचा अजून पण कोरडच बाग. आहे आमचं कोरड आहे.
तिथं म्हणजे मोठी जागा आहे का ते. काय म्हणत.
हा आहे ना दडडीकरची जागा आहे.
बीले एकर जाग आहे का. आणि म्हणजे मोठी म्हणजे काळी काळासर बाग आहे का तो.
थोडा हा थोडा काळसर भाग आहे आणि थ तीन तीन रंगाची जमीन आहे एका शेतामध्ये.
तस का हो तेच सांगत होते.
थोडी बुरसर आहे थोडी काळ काळसर आहे आणि थोडी. चॉकलेटी सारखी आहे जमीन.
हो तेच सांगत ब त
पूर्ण काळी जमीनही आहे ना आमची.
हा तिथं आजूबाजूला कोणा असं पाणी नाही का पाणीवाला
आहे ना आमचं म्हणजे माझ्या शसराचे मोठे भाऊ आहे ना. त्यांचं शेतपण तिथंच आहे. मग ते करून देता ये यंदा आम्हाला पाणी पण देणार. सांगत होते तर मग त्यांच्या सोबत मिळून करता.
असं हो करून घ्यायचं म काय.
कसं आहे आमच्या घरात अजून बैल काय हे. लक्षेतात राबवण्या यांचे साहित्य पण नाही त्यांच्याकडे आहे. मग त्याच्यासाठी पाणी पण त्यांचं आहे आणि सगळं साहित्य पण त्यांचं आहे मग. त्यांच्या बरोबर दघी मिळून. करून घेणार आणि वाटणी करून घेणार आ
मग चाल ना का तसं करून घ्यायचं.
केस ना.
त्याच्यासाठी त्यांच्या सोबत मिळवून करत आहे.
काय आलेलं आहे म चांगला आहे. आपल्याकडे साहित्य पण पाहिजे ना स्छटं करायचं असेल तर.
हा ना बघ तस सांगायला गेले तर अवजार असतात हे ओळपणीचे व वखर नीचेे नागर नीचेे. ते साहित्य पाहिजे आणि